हॅलो हा ताई बोला ना
हॅलो
आवाज येतोय का
हा आवाज बारीकच आहे तुमचा खूप
हो मी जोरातच बोलते मी बाहेर डायर एक माझ्याकडे फुल रेंज आहे हम्म काय नाही झालं आवरलं का
हम्म चाललं त्या्याची कामं हम्म आम्ही पण माझली होती
झोपलेत का
मुलं नाही एक नाही शाळेत ून आल्या आता सल्लेवर
हा ह आमच पण आता एक गेलं शाळेत आणि
अच्छा अच्छा काय म्हणत काय काय बोलणार मुलांवर
काय नाही तेच म्हटलं एकाला शाळट टाकायचं तर कन्फ्युजन आहे थोडं मराठी मराठी मीडियम ला टाकावं की इंग्लिश मिीडियमला सीबीएसई का आयसीएसई
हम्म बापरे आता मग खूप कॉम्पिटिशन आहे आधी त मराठी मिीडियम शो आहे न्हत आता कुठले कुठले बोर्ड नाहीघाले ए ते अ आध ए खात ठीक आहे जे शिकलेले आहे त्यांना सगळं कळतं या गोष्ट ठीक आहे बाबा कोणत्याे सेक्टर मध्ये टाकाय सिनेमा काय पण मग आता ज्या आईवडला वाचता लिहितायच नाही किंवा असं हे नाही पण मग त्यांच्यासाठी तो मोठा प्रॉब्लेमच आहे
हो आता आमच्या इ ते ना आय सीएससी बोर्डची फी वेगळी ती शाळा वेगळी सीबीएस वेगळी फी वेगळी परत सेम इंग्लिश वेगळं फी वेगळी परत फक्त साधं एस एससी बोर्डच इंग्लिश मिीडियम त्याच पण वेगळी वेगळी फी आणि मराठी मिडीयमच असं झालयं का लोकांना असं वाटतं की मराठी मिडीयमला टाकलं का मग मुलांना अस वाटेल हा मुलांना पुढ जाऊन असं वाटल की यांनी आपल्याला इंग्लिश मिडीयमला नाही टाकलं
हम्म हम्म हम् नाही आणि काय होऊन गेलंय आता कॉम्पिटिशन
हं हम
हो ते मुलांचं जाऊदे पण मग कस मग आता
ह इ तुमचा तुमचा आवाज आहे ना ब्रेक होतोय.
मैत्रिणी